हॅलो आवाज येतोय माझा हॅलो
हॅ
हा तुझा हा आवाज येतेय मला तुझा माझा येतोय हॅलो हॅलो हा आवाज येतय की मला तुला येतोय माझा आवाज
हॅलो
हॅलो हा बोलकी काय कुठ आहेस तू गप्प काही कॉल नाही मेसेज नाही तुझा.
ह
हा बोल कि. हॅलो हा.
हा बोला गौरी दिदी हो हो येतो या आवाज सुधा.
फोन नाही काय नाही.
चिझी होती.
होय मग म्हटलं. कुठ काही गेल्यास काय बघूया कुठ. तो नाही. केलेली सांग.
मी कुठं जाऊ? मीच तुला कॉल करत होतो की अय्या नई, ते इतल्या इतं जाऊन आलतो.
मग पिकनिक-विकनिक केलाय का?
अरे नाही, रिसॉर्ट ला गेलेलो.
वाव, मला स् सोडून-सोडून, मला पण यायचं होतं मज्जा करायला. तिथं ना, तिथं ते
त फोन.
मला असं कळालं की तुम्ही आशा रिसॉर्टला गेलता म्हणजे मला माहित होत सोड तुम्ही रिसॉर्टला गेलाय पण तु मला सांगितली नव्हतीस ना मी कुणाचं तर व्हिडिओ वगैरे बघितलेलो तिथं अस हो. तोय ग म्हणजे तिथं अ निसर्गाविषयी, पक्ष्यांविषयी, अस सगळं माहित ती होती
हो-हो, म्हणजे ते थोडक्यात झू टाईप अस ते ना. ते तिथ भरलेलं म्हणजे, आपण असा रीसोट बघितलो की जस जिथ फक्त. पाणी म्हणजे कारण जे असत. आणि म्हणजे. थोड स्विमिंग पूल वगैेरे असंतो. त आणि खायला मिळत. असे आपण रिसॉर्ट बघित एन्जॉय कयला मिळतोय, पण तिथं फर्स्ट टाइम असं झालेले की. झूटाईप-झूटाईप मध्ये म्हणजे
अ प्राणी व हा म्हणजे, तिथे दुर्मिळ झालेले पक्षी प्राणी पण हो. ते म्हने असं. त्यांचा काहीतर. तेला काहीही. जे मिळत होते ते. तेथ होते म्हण.
हो जे आपण म्हणजे मी अजूनपर्यंत आज. पर्यंत जे जे पक्षी बघितले ते हाईत ना असे वेगळे एक एक तर पक्षी होता. त्याचं नाव इतका आठ नाहींया, म्हणजे आठवत नाहीये पण मी म्हणजे असं खूप त्याला प्रयत्न केला. गुगलवर वगैरे, ए. आय. वर वगैरे सर्च करायचं. खूप इंटरनेटवर प्रयत्न केला. पण मला अजून त्याचं नाव माहत नाही. खूप डिफिकल्ट होतं नाव त्याचं. पण असं कलरफुल जसं आपण मोर म्हणजे मोर कसं कलरफुल असतो ना. तशा पद्धतीने तो पक्षी होता म्हणजे. तीन चार कलर मिक्स होते. म्हणजे वेगवेगळे पक्षी प्राणी-प्राणी तर आम्ही खूप म्हणजे. ते आमी अस. बघितले ते काय.
ते सगळ्या हा पण टयगर म्हणजे वाघांमध्ये पण ज्या जाती दुर्मिळ आहेत. त्या पक्षांमध्ये. म्हण पक्षांमध्ये. वाघांमध्ये त्या पण होत्या म्हणजे. असं रिसॉर्ट होत काय म्हणजे दुर्मिळ झालेले प्राणी-पक्षी. वनस्पती वगैरे होत्या म्हण.
हो हो तुला हे सगळं कोण सांगितल?
अगं. मला म्हणजे मी तुम्ही गेल्यानंतर कोणीतरीच कळत. मग मला ना ते फार आवडलं मग मी म्हणलं. बघूया तरी नेमकं आहे काय तिथं म्हणून मी गूगल सर्च वैगेरे केल, तर मला तिथं. कळालं की अस आहे. तू तर तिथं प्रत्यक्षात जाऊन आल्यास मग म्हणलं आता. हिला कधी कॉल झाला ना आपला तर. तिला विचारायचं ने अनुभव तुजा कसा होता.
सांगेन ऐक. हे बघा आम्ही सर्वपत म्हणजे एकदम. आम्ही. जास्त जन गेलो नव्हतो एकदम. अचानक ठरलेली ट्र्रीप होती ती. आम्हाला म्हणजे. असं एक ट्रीपमध्ये एन्जॉयमेंट करता येते. एकक ट्रीपमध्ये देवाचं दर्शन होतेय. तसच त्या ट्ररीपमध्ये आम्हाला ना. असं दुर्मिळ होत. चाललेल्या जाती वगैरे प्राणी पक्षींच्या आम्हाला हे शिकायला मिळालं. तर आप तिथं पहिला गे त्यानंतर इथे सेम रिसॉर्ट सारख सेम आपल्याला म्हणजे आपल्या विचारपूस वगैरे करतात. आपल्यासाठी रूम वगैरे सगळं आपलं सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं. आपण फ्रेश झालो. आपला नाश्ता वगैरे झाला. तर तिथून आप आपल्याला प्रत्येकाच्या टीमसाठी म्हणजे प्रत्येकाचे आपण किती जणी असू दे, जरी दोघं जण असलो. तरी आपल्यासाठी एक टीम लिडर असतो. हो म्हणजे गायडन्स साठी. तर ते आपल्याला मग ओळीने असं झू टाईप मध्ये कसं असतं ना की सगळे असे प्राणी असं बंदिस्त असतात. म्हणजे जा अ जाळीमध्ये लोखंडाच्या तसं होतं मग पहिला आम्ही हसवलची हसवला जवळ गेलो फ क्त आम्हाला काय सांगितलेलं की. कोणत्या प्राण्यांची छेड काढू नका कोण अ प्राण्यांच्या म्हणजे तिथ नियम देखील लागू होतात. कि खूप जवळ जाऊ नका. खायचे पदार्थ जसे की आपण हातातून वगैरे हा हा आता आपण खायच पदार्थ हातातून नेले म्हणजे आपला काही देखील खाऊं असला. तर ते प्राण्यांना च आता आपण पण कोणीतरी खाऊ वाटलं म्हणजे खायला लागलं तर आपल्याला पण खाऊ वाटतंय. तर तस तर ते काही आला नव्हतं म्हणजे व्यवस्थितरित्या जायचं लहान मुलांना स्वतः म्हणजे त्यांची काळजी घ्या वगैरे असे खूप नियम होते. पण आम्ही सगळे आम च्या म्हणजे सेम एज गेलेलो तर खूप म्हणजे ओळीने गेलो तिला आसवलाची माहिती नंतर तुला माहितीे जो स्नेक मी आयुष्यात कधीच पाहिला नव्ह ता एवढा मोठा. त्यांनी काय सांगितलं अनाकोंडाचा तो एक प्रकार आहे असं आम्हाला सांगितली त्यांनी. ची माहीती सेम जस आपल्याला टेलिव्हिजन मध्ये दाखवात ना.
तसंच सेम अग माझ्या अंगावर शहारे आले.
पूर्ण येल्लो कलरचा होता आणि त्याच्यावर व्हाईट व्हाईट बबल्स होते. आणि ते असं दिसत होतं की. म्हणजे असं तो असं बघत होत म्हणजे ते जाळीतून बाहेर येऊ शकत नाही बरोबर आहे. पण असं वाटत होत की तू येईल बाहीर. आणि आपल्याला गिळून म्हणजे सहज एका माणसाला खाईल एवढा तो मोठा मला दिसत होता.
आणि तिथं डायनासोरची प्रतिकृती आहे ना ग काहीतरी म्हणजे आता ते लुप्त झाल्यात जाती.
पूर्ण मी हां मी तुला हे सांगणार होत डायनासोर पूर्ण नष्ट नष्ट झालेले आहे मग त्याच्या ज्या प्रतिकृती आहेत ना. त्या ठेवल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन. वगैरे मिळते तो कस नष्ट झाला. मानवा आणि त्याला कस. म्हणजे सगळं-सगळं अस
म्हणजे तो त्या पर्यावरण नवीन बदल झाला ना. मग तो पर्यावरणाशी काही काहीतरी जुळवून घेऊ शकला नाही. म्हणजे त्याचे तस स्टीम तशी होती. आता कावळे तर कुठ. दिसतायत का.
हा मग चिमणी देखील तसच झालंय इंटरनेटमुळे. आता इंटरनेटमुळे देखील तसच झालंय. इंटरनेट मुळे चिमणी देखील म्हणजे त्यांना, आपल्याला इंटरनेट मिळत बरोबर आहे. आपल्याला फाईवजी. फोरजी. जी अस पाहीजे असत ना तर त्याच्यामुळे. पक्षी वगैरे त्यांना म्हणजे
ते रेडिएशनचा त्रास होत असेल ना त्यांना? मरत असतील ते?
हो मग त्यामुळे ते मरतात मग. थोड्याफार चिमण्या आहेत. जसं त्यांनी सांगितलं.
आणि आता जंगले तर कुठे आहे बघ. मानव जंगल नष्ट करत चालाय. ज्या ह्याच्या आधिवासामध्ये जो मानव घुसतोय. म्हणल्यावरती प्राणी पक्षी कुठे जाणार. त्यांनी आपल्या आधिवासामध्ये घुसणार ना.
हो पण प्राण्याना असं, मला तर असं, मला तर असं वाटत. की मानवापेक्षा प्राण्यांना थोडी म्हणजे जास्त प्रमाणात बुद्धी आहे. कारण त्यांना माहित आहे एखादा प्राणी आपल्याला तेव्हाच त्रास देतो. जेव्हा त्याला त्रास मानवाकडून झालेला असतो.
हो. हो.
एकमेव प्राणी आहे. जो सगळ्यांना त्रास देऊन फक्त स्वार्थी बनलेला आहे. तर त्यानंतर आम्ही हत्ती बघितला. म्हणजे आणि तुला माहिते आहे. तू फक्त पोपट-पोपटी रंगाचा बघितला असशील. पॅरेट ग्रीन राईट. पण पोपटाच्या देखील वेगवेगळ्या कलरच्या जाती आम्ही तिथे बघितल्या.
साधारण नॉर्मली बघायला गेलं तर. जास्त करून आम्हाला तर पोप टी कलरचाच. आणि त्याची लाल चोच एवढच दिसतोय पोपट.
नाही खूप-खूप कलर्स मध्ये असतात. पोपट देखील. की.
हा.
हम खूप. ते आम्हाला अनुभवायला मिळालं. जस-जसं आम्ही पुढे जाईल तसं वेगवेगळे प्राणी वेगवेगळे पक्षी तेथे होते. पक्ष्यांचं म्हणजे असं नव्हतं की पक्ष्यांचं वेगळ्या आणि प्राण्यांचं असं ओळीने एक प्राणी दोन पक्षी वगैरे असं ठेवलेलं होतं. आणि आम्हाला अक्षरशा फिर ताना असं निम्म्यातून ज्या वेळी आपण दमतो. किंवा गायडन्स आपल्याला आपण विचारून त्याला क्वेश्चन दमतो. तर मध्ये आपल्यासाठी पानपोईची देखील सोय आहे. पाणी देखील आहे. सरबत आहे. कोल्ड्रिंक्स आहे. चहा आहे. म्हणजे सगळ्या प्रकार मग तिथून असं फुडं-फुड सगळ म्हणजे. न्फॉर्मेशन कळाल्यानंतर ना क्लास ला आपला सर्कल केला जातो आपला. जेवढे आता त्या टाइमिंगमध्ये अव्हेलेबल आहेत. त्याचा टाइमिंग देखील. देखील आहे. म्हणजे कितीला ओपन होत. किती समथिंग म्हणजे त्यांच काय असेल ते. एक्स, वाय, झेड, ते टाइमिंग आहे. त्या टायमिंग मध्ये मग लॉस्टला जेंव्हा आपला सर्कल केला जातो. तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती सांगितली जाते. जसे गायडन्स आपल्याला सांगतो ना फिरताना. तस परत एकदा शॉर्ट. कट मध्ये. म्हणजे अ आपण बोलतो ना की एक तृतीअंश. एवढं आपल्याला माहिती. ती सगितली जाते. मग त्यातून थोडे एक-दोन क्वेशन केले जातात. आणि तुला माहित आहे ल की ड्रॉ म्हणजे ज ज्याची क्वेशन तीन आहेत ज्यांनी
ह् म्हणजे जेथे मला एक कन्फ्युज म्हणजे हे आहे. नाही-नाही बोल-बोल. सॉरी-सॉरी बोल.
नाही काही प्रॉब्लेम नाही तुझ डाऊट आपण नंतर. क्लेअर करूया तू फक्त. लकी. विचार मला. आणि लास्टला ज्यावेळी आपल्याला. परत ती माहिती सांगतात. आणि त्यावेळी त्यांनी म्हणजे आपल्याला कितपत कळालं किंवा आपल्या डोक्यामध्ये आपली बुद्धी चालना किती आहे. पण किती इथून जात किती ज्ञान घेत घेतलो ह्यासाठी त्याने थोडे. तीन क्वेश्चन कर त्यात म्हणजे-म्हणजे पाच होत्यात. क्वेश्चन करतात. पण तिनचे आनसजे देईल त्यांना. लकी म्हणून लकी ड्रॉ म्हणून काहीतरी गिफ्ट वगैरे दिलं जात. त्या झू. हा झू कडून. मग असं अस असताना तुला पटणार नाही कि आमच्या टीमनं. म्हणजे मी एकटीच नाही. आम्ही सगळ्यांनी आम्हाला हेल्प केली आम्ही किती तुला बोलल की चौघ तिघी जण गेलेलो. तर आम्ही. सगळ्यांनी मिळून तीन आन्सर दिलो. आणि आम्हाला गिफ्ट देखील मिळालं त्या गिफ्ट पॅकेटमध्ये तू बघितलस असणार तू कधी घरी आलीस. ना तुला मी दाखवते काय-काय होते.
हा हा चालेल ना‌.
तर त्यांनी आम्हाला वर नेऊन म्हणजे आम्हाला असं म्हणजे टाळ्या वाजवल्या. सत्कार केला आणि हो. आम्हाला गिफ्ट दिले. आमच्यासोबत फोटो काढले. आणि दर म्हणजे आता ते एका वर्षात. जेवढे म्हणजे अ विजयी आहेतण म्हणजे तिनं क्वेश्चन चे आंसर देतात. त्यांचे पोस्टर दिखील तिथे छोटे-छोटे असे बूनवुन लावले जातात. मंथला मंथ मध्ये हा तर ते एक. ते दाखवलं आम्हाला मग त्यानंतर जेवण केलं आम्ही म्हणजे. खूप छान म्हणजे माहिती वगैरे मिळते. तर मला असं वाटत की तू तिथं जाऊन तिथ भेट दे. तिथ म्हणजे तेथील चर्चा कर तिथं जाऊन ये. आणि ना तुला सांगतो जाताना काही. खाऊच पदार्थ नेऊ नको. फ्रेंड सोबत जा व्यवस्थितरित्या जा. आणि खूप छान माहिती. कळेल तुला. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्ये प्रथमता म्हणजे एक सर आहेत. जे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना प्रथम सर असं म्हणतो. कारण त्यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक दिलेलं आहे ना. तर प्रथम सर म्हणून आहेत. त्यांना भेट आमचं नाव सांग. खूप छान माहिती सांगतील तू देखील लकी ड्रॉ विजयी होशील. शिल. अशी माझी इच्छा आहे. आणि तू हो. छान पद्धतीने माहिती आईक छान अनुभव मिळेल तुला.
प्रसंग असं डोळ्यासमोर उभारतोय. इतके पशु-पक्षी-प्राणी म्हण नवीन-नवीन आता बघायला मिळतात. मला टीव्ही मध्येच फक्त मी बघितले सापांचे प्रकार. किंवा अस बाकी सगळ बघेन ना अस.
नाही-नाही तू जा तिथं प्रत्यक्षात जा. आता तुला मी बोललो ना कि ऍनाकोंडा च होता.
हो आणि मी आणि मी तुला फोटो वगैरे पाठवेन की चल बाय हा. हा ठेव.